हला हॅलो, हॅलो,
यात,
आला ना, फलासा हा तुमचे निराय राहिले आता. झाले ना तुमचे. सवाल वा तू जाच आ खराच तुला आता दुसऱ्याला लावूनये. तुम्हाला नंदवायचे कॉल तीन झाले ना बोलेल. अ,
हऊ ना,
आणि मग ती दोन शून्य धरून घेतले ते आहे ना. बरोबर पाच झाले मग अ, त्याला तेच सांगू राल ते म्हणत नाही ना आजोपय राहायला म्हणलं काय त एक राहायला.
नाही माझे तीन झाले ना बोललेले.
हा आणि ते शून्य बी धलेली ना मग शून्य बी रून घ्याेते ते.
हा ते घरलं जाताना मग.
हम, अठरा कॉल चालते तेज अठरा कॉल झाले अजूक राहिले.
पाहिले बकरी विकून बी एक, एक, दोन, दोन ग्रॅम सोन घेत होत्या बाया. हो
हा मग.
मग अर्धा ग्रॅम, एक ग्रॅम, अर्धा ग्रॅम, एक ग्रॅम आता तर काहीच नाही.
सार काही नको होता चार्जिंग पडून आता कोणी नाही सोनं दिल का घेऊनये बाया. सोनभी नाही करु राहील म्हणलं कोणी आता.
नाही ना ते जाईत खेळाच पण बंद केलं ना मग
हो ना मग अंधाऱ्याचे काम याच्यात बिन काय आहे.
अंदर आम्ही एका गोष्टीला आलो होतो जाइत खेळाला त्याच्यामुळेच तो पण केलं मग.
हाऊ का.
म्हणे आज बारा हजारानं भाव कापला पैसे जमा केले आणि उद्या लगेच किती भाव झाला साडे तेरा हजार रुपये. अहो आम्हाला देवास लागली ना ती वस्तू.
किती ग्रॅमची होती हो?
अठ ग्रेमची होती ती.
बापरे किती म्हणजे आठ, नऊ, दहा, अकरा डायरेक्ट पाच पाच, पाच हजार रुपया ना येऊन गेलं डायरेक्ट.
आठ, आठ गुणले दीड हजार किती होत्या आठ एका आठाचा बारा हजार आला फटका बसला ना.
हम्म, जाऊदे बरं झालं ते केलं डोक्याला तान नाही हे तरी ऐकणी, देयकी नाही चालू राहत माहिना.
घेती ना.
तुम्ही पण मग येत त्याच्यात बऱ्याच वेळ्याच आंदर अस येईल बाय.
भाडे वाढलेले आहे राव. असं एकदा बी नाही झालं का मी घेतलं न भाव कमी झाले म्हणून तसं कधीच नाही झालं.
ह
अन दिलंत नाव आम्ही शब्दाला जागलो ना. आहे की नाही, पण आम्ही अस काही म्हणलो नाही समजा भाव वाढले आम्ही नाही देत असं म्हणलोच नाही.
हाव का.
एखादा हे शब्द कशे राहत्या?
हम्म, आता ही चौदा, पंधरा का कधी हा.
भाई. काही उदार ठेवायला असले पैसे तर बाया तरी एक वेळेस म्हणतील नाही आम्ही त्या भावन करेल आम्ही त्याच भावांन देऊ पैसे. पण आपल्याला नाही म्हणतायेत ना अस आहे ना गंमत.
हम्म,
जाऊद्या बरं चालू आहे मा पापडाचं, कुरडायचं
हा तेच बर हे डोक्याला ताण नाही. मे ते गंतु मी दर वर्षी एक, दिड लाख काचं सीजन करीत असल?
यावेळेस कुरड्या होत्या ना मग मी तीन, एक लाखच केलं.
बापरे
तुलां सोबतं बाई मंग मी किती रात्रंदिवसं त्यांच्यातचं होते बाई चार पांच महिने
हम्मं म्हटलं ते मगं बायांच्या बायांला देऊंन ते करूंन कालं की राहिली तेवढी
बायांला किती झाले आंता शारदा होती समजां शारदांला दोन अडीच हजांर रुपये आले हो कांहीं माझी पोरं पणं होती नां त्यांच्यामुळे अं रेखा ताईला पांच सहा हजांर रुपये आले
व्हांव कायं
हां निर्मला काकूंला चार एक हजांर आले
पैसे मंग पैसे गे समजां आंता कांहीं आले की इकडें कांहीं थोडेफांर खर्च वांत कांहीं राहत्यां कांहीं
हां मजुरी म्हणजे आपणं आपली मेहनतं आपणं पणं धरतं नाहीं नां पणं तेचं आपल्यांला निघतं नां असं नां
हम्मं बरांल मंग कांहीं भाऊ करूं लागतांत तेवढं गणेश भाऊ
करतं होते पोरं म्हंणे तिन तिन चारी चारी रुद्रं आंला तरं रुद्रं बी करूं लागलां
होवं कायं काढायचं वाळाचं कामं करते लेकरं
हां मंग वाळूं घालणं काढणं ते ळायचं इकडं कुरडायचं कांहीं फिळायचं सगळे मंदत करूं लागतं होते मलां
अगं जमलं होतंन व
माझं छायांकन नचं झालं ते मागं एकूंन कायं होणारं आहे
त्यांला मी लग्नं नां ते जाऊंया तिथं गेर तो
यां वर्ष आले नां तिलां ती पोरंगी नव्हती कां लहांन यां वर्षी नव्हतं कोणी यांवर्षी आम्हीं चं तिनं पोहरं आणि आम्हीं दोघं पांच जणांनाच हँडल केलं एवढं
बरं गवतमं कांवतूंन जातं यां वरूं जसं त्यांच्या एकां ते तुमचं अशी तुमच्या दंड राहांतच असंन
महि असंच लागलं तरं द्यायचं नाहीं लागलं तरं नां द्यायचं
हां तुमच्यां जवळचं राहतं समजां पणं मंग करूं लागले कि त्यांला थोडं फांर द्यायसं लागतं असेल नां
आम्हीं त्यांना दिलं मगसं वेळे
मंग तेच म्हंण करूं लागली त्यांला बि जसं दहा पांच कांहीं कां होतं नई
हां ते असेला म्हणजे त्यांना जे गरजं पडली तरं ते मांडत होते मागितलं ते द्यायचं असं हे नाहीं हिशोब नाहीं ठेवतं होतो नां इतके दिले आणि तितके दिले असेल हीसोब नाहीं ठेवंत आम्हीं
नाहीं कां आंधी अडचणीचे वेळेस लागले तरं द्यांयचे हं तीथं मशीन आंता तुमचं निलं असतं तुम्हांला ते मतं नाहीं इनं कांहीं
नाहीं अशी तिथं मारत्यांच वाचतो हम्मं आंता ते टाकळी जवळं आहे नां एक हे तरं बाईचं म्हणजे गार्डन मध्यें घरं बांधलेले आहे ती नां
हां हांव कां
याचं मंग जावं नां त्यांचा स्वयंपाक करांयचा आणि भाऊजींना फक्तं ते गार्डन स्वंच्छ ठेवायचं
मग देत अस ना त्याला महिना घेणार.
हा एक स रुपय महिने दोघ.
चांगलं आहे त इमाग काय घ्याात.
मग तेी एक वर्षापासून तेत होते.
यु महिना बून जातो ना.
हा तूक हता ते परील घेऊन ह सग नाहीई ना यावेळेस नाही ना.
या वेळेस नि यायची मग यंदाी्यायची म्हणात.
अ पुढ समरेस नाही ना. आता तिथंच जर कामाला लागेल असलेत कायचे मग.
मग इकडेोन बाई शिलले लवून घ्याच्यानं मी काय.
हा मग इटर बायला लावून घेते ना म
हा आता तर त्यायचं बी तिकड उऊर आलंच ना मग असंय ना.
ह म्हणजे नून जाणं ते लहानपरे असते मग पुरत नाही ना.
पहिली पोरवी चकायची ना.
हा माझ्याकड नती.
हम. पोरग एवढं पोरग झा आला. तना स्थराल त येयरवी.
ह अ ते राहतच नव्हतं पहिली गोष्ट त्याच्यामु तपासायचा प्रश्नच महाला.
अ मग आ तपस्तीन राहिलं भी.
र्ग उपर . पुर्ण नऊ महिन्याच उस्तर त्यांना आम्हाला असं याच्यातच ठेवलं असंच हे. तिला तसंच हे. तिला डोकच कमी हे तिचा हातच असा हे तिचां मनच असा हे. पूर्ण नऊ महिने झट. डिलेवरी होऊं तर त्यांना आम्हाला गोत्यातच आणलं.
ह का.
आणि पोरगी चांगली आहेथ प ती वेळ नकून गेली ना.
हा.
अडीच महिन्याची अडीच महिन्याची होती पोटात तेव्हाच म्हणे पाडून टाकावं लागल. ते असं हे ते तस हे. मग आठ आठ दिवस ऍडमिट होती तरी नाही पाडलं. मग म्हणे चांगली हे मग तुम्हाला काय घाई झाली ना असं ना आम्हालाच बोलायला लागले परत,
हा हो का.
हा परत पाच सहा महिने झाली परत एक एक एक एक काढु राहिली काही भी दर महिन्यालाच. जात होती ते पाडायचा प्रश्नच नाही आला ना. आणि ते म्हणजे कळालंच नाही ना ते आणि दीड दोन महिन्यातच. त पाप हत्याना वाटत.
हम्म,
जास्त दिवस झाल्यावर भी तपासत नाही. दिवस निघून गेले मग ते काही करताच नाही आलं ना हत्या.
हम्.
पहिली गोष्ट तिला ते पाच सहा वेळेस पडलेले आहे ना पहिले तर मग ते राहाय, ति शाया शक्यताच नव्हती.
हाव,
पण ते कस तरी मग, दाखव दाखव दाखव. राहिलं ते, जाऊ द्या एकाला दोन झाले बज झाले. असं थोडीच हे, आता ज्याला नाहीये ते काय करणार आहे बरं.
नाही तर नाही पोरगं, मग काय हु रायलं, तुम्हाला वावर हे तरी
मग, पोरी थोडी काही वाया जाते काही, ज्याला नाही हे ते काय करता म
पोराला घर लागत वावर लागत यायला त्याचसोय पोरीच तर लग्न करून दिलं, काही टेंशन नहीं राहत, तुम्हाला व्यास दोन रसोई घर नहीं, अव ना मग तेच ना, हम्म
आता मोठ्या मोठ्या घरात बी दोन दोन पोरी नही रात.
मंग राहत्याना,
आमच्या इथं नाव्याचे बाजूचे तेे त्यांना दोन पोरी हे. अ त्याचे वडील ड्युटी ला आहेते, ते रामभाऊचे.
हा मात काय, काही काहीला मज दोन पुळात त्याष समजा डुटी राची सरकारी, त्याला पुन्हा तिसऱ्या चान्स नहीं रात दोन पोरी वरच राहत्या
ती, दोन पूरी हे त्याना डायरेक्ट, आणि ते बसमध्ये हे ड्युटी ला होते, आणि दोन पोरी हे त्यांना, मग, त्यांना काय करा
हम्म
आ त्याच पोरी त्यांना, पोरग नहीं होऊ दिले त्यांनं दोनच ठेवले. त्यांना काय करा, त्यांना गज इस्टेट हे सगळ्या गोष्टीय.
अं तुमची म्हातारी येशील कायवं,, हाव म्हातारी इथं हाय?
नाही तिकडं आहे ना.
त्यांच्याकडेच आहेता
हा लावते मी थांब.